आवळा.
हो येतोय -येतोय. हो येतोय आवाज ताई. माझा येतोय.
हो- हो नीट येतोय. नीट येतोय. मला पण आवाज.
हा नमस्कार ताई. हो जे हो मी मस्त मजेत्. झाल जेवण वगैरे?
हो -हो जेवण झाल म्हणूनच जा रा निवांत होते, तर तुमचा फोन घेऊ शकले.
हो, धन्यवाद तुम्ही कॉल रिसीव्ह केल्याबद्दल. छान वाटल. काय म्हणतय? पाणी वगैरे येतय तुमच्याकडे. आमच्याकडे तर फार आता प्रॉब्लेम चालू झा
सेम आमच्या इकडे पण खूप प्रॉब्लेम सुरू आहे. पण तरी, अ बिल्डिंग मधल थोडस मॅनेजमेंट ठीकठाकच आहे. त्यामुळे एवढंम पण बोंबाबोंब नाही होते पण मला अस एकंदर चित्र दिसते कि होणारे सगळ खूपच ताण येणार हे एकंदरच पाण्याचा आणि सगळ्याच गोष्टींचा. कारण की खूप आजूबाजूच्या लोकांचे सुरू झालेत अआ आता बोरवेल मधन पाणी आणताय. कुठे टँक कर मागवतय.
हो ना. नाही तेच मग आता म्हणजे एक दिवसाआड पाणी आहे, काही दिवसांनी म्हणताय दोन दिवस अड करणार. त्यावेळेस मग जरा थोडस हे होईल मग टँकरवाल्यांची मनमाणी चालू होणार. ते लोकं त्रास देणार. अशा गोष्टी अ चालू होतात. मग
मग ते दोन -दोन तीन तीन हजारापर्यंत हे घेऊन जातात. त्यांचे टँकरचे रेट केव्हा जास्
हो ना हो ना त्याच्यात ही सुद् पिण्याचं पाणी पाहिजे का तुम्हाला वापरायसाठी पाहिजे असे दोन त्यांचे प्रकार आहेत मग त्यानुसार त्यांचे रेट ठरतात. पिण्याच्या पाण्याचा रेट जास्त असतो आणि सांडपाण्याचा रेट वेगळा असतो म्हणजे ते पाणी तुम्ही घाण असत म्हणतात. अनिल तोंडात नाही घेऊ शकत म्हणजे ते हे पाणी ते अ सांडपाणी आणणार स्व - स्वच्छ करून हम्म
ते नेहमी लक्षात ठेवायचं की कुठलं हे म्हणजे आता दात घासायला दात ताना पिण्याचा पाण्याचा ग्लास जवळ घ्या म्हणजे किती जगणच आव -अवघड होऊन जातं.
हो ना?
त्यात लहान मुलं वगैरे असेल तर किती त्यांना काय सांगणार अस होऊन जातं.
हो ना म का नाही ना आता इतकी सवय झालेली असते आपल्याला नळाची पटकन आपण हात त्याच्या पशी जातो आणि मग तेच पाणी असं घेतलं जातं. म्हणजे माहिती असत आपल्याला. कि पाणी संपलंय वरती पाणी नाही. पण तरी आपण पट क नळापाशी जातो.
हो हो.
इतकी म्हणजे शरीराला आपल्या सवयी होऊन जाते.
आणि धरणातलं पाणी पण आता शेवटचा शेवटच उरलंय ना? तर ते पण पाणी का एवढं नीट नाहीये.
हो ना?
त्याच्याने पण आजार त्याच्याने पण आजारपण येते मोठ्यांमध्येच कण कणी आणि हे ते सुरू आहे तर लहानांचा विचार न कारण की त्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे.
हो न्
त्यामुळ त्याचा पण प्रश्न पडला. आता सगळीकड असं वातावरण नाही का? असं वाटतच नाहीये की शाळा सुरु झाल्या सगळ्यांचा उत्साह वगैरे असं काहीच नाही वाटत ते ते पाण्यामु - आणि पावसामुळे
नाही पावसाळा चालू झाला नाही त कस छान उत्साह असतो छा नवीन फ्रेश नी माइंड शाळा सु स्कूल चालू झालेले असतात परत म्हणजे अ हा तरी आहे ते आणि थोड्या वेळाने आता हळू हळू सनवार चालू होतात. मग ते एक म्हणजे री फ्रेश माइंड आपलं म्हणजे छान सगळीकडे धावपळ असते त्याची एक मग पण तसं काहीच वाटत नाही असं वाटतं अजूनही उन्हाळाच चालू आहे.
हो. आणि किती त्या उन्हाचा त्रास होतोय, आणि आता उम, म्हणजे इथे खर तर वातावरण मुंबई सारखं झालंय. दमट वातावरण झालंय, घाम येतोय पाऊस नाही येतेय, घाम येतोय आणि धड ऊन पण नाहीये. असं चिकट - चिकट म्हणजे दहा वेळा जाऊन तोंड धुवायची इच्छा होतेय पण पाण्याची पण बोंब एका बाजूला
पाउन. परत मागं यावं लागतय, मग काय?
एक टे. काय अशी सोय पण नाही की नाही का, लोकांनी बोरवेल खोलून ठेवल्यात. खाली गेलं पटकन आणि दोन हंडे भ आणले हे केल पूर्वी सारख असं च तस पण काही नाहीये, हाव कि कुठून नाही का शेजारच्याच्या कुठेेतरी असायचे जवळपास विहीर बोरवेल हे ते आता काहीच नाही.
हो ना. नाही त्याला तरी पाणी कुठून असणार हाय, आपण सगळं बंद करून टाकलंय, सिमेंटनी सगळं ब्लॉक करून टाकलंय. त्याच्यात पाणी जाईल तरी कसं ना? आणि आता कसं प्रत्येक सोसायटीला सांगित लय की तुम्ही रेन वॉटर हार्वेर्स्टिंग करा, म्हणजे आणि ते आपल्यासाठी चांगलं आहे खरं पण तरीही सोसायटीचे लोक तयार नाही होत. म्हणजे काही तयार असतात जे आता नवीन असतात जे युवा आहेत समजा, ते तयार होतात अशा गोष्टी करायला, पण जे हो, वयस्कर मंडळी असतात आणि त्यांची मुलं समजा इथं नसतात पण किंवा बाहेर गावी असतात, असले तरी ते वयस्कर मंडळी त्या नावावर आणि तिथं ह्या गोष्टी करायला तयारच नसतात किंवा त्याच्यासाठी सोसा तिला पैसे द्यायलाच तयार नसतात म्हणजे असही होतं.
खूप आगाऊपणा करतात, हे जे आजी आजोबा असतात ना खूप म्हणजे ते एकदम नाही का असं, त्यांचा मेंदू असा एक एकाच ठिकाणी थांबलेला असत, म त्यांनी अस स्वीकारलेलं असत, की हे हे केलं तरी आम्हाला काय गरज पडणारेय, आम्ही थोडे दिवसच राहणार, असं त काहीतरी टोकाचा विचार करत असतात, पुढच्या पिढीचा विचार केला असं त्यांनी खेच नाही केलं म्हणजे, ह्याच लोकांनी जास्त झाडं तोडलीयेत. त्यांच्या काळामध्ये
ते मी म्हणलं तसच, असंच पाहिजे. हम्म, त्यांना काही नवीन बदल नको असतो म्हणजे, स्वतःचाही करायचा नाही आणि दुस सऱ्यांनाही करू द्यायच नाही. आणि मग त्यांच्या पोटी म्हणजे ते सगळे चांगली कामं असतात जी होणार असतात, ती मग होत नाहीत ना. एक दोन माणसं असतात अशी, जी खोडा घालणारी, मग ते गोष्टी राहतात.
पण त्याज्यामुळ अख्या सोसायटीला त्रास होतो.
हो.
आणि आ ता इशू असा आहे की, ज्या एकदम मोठ्या मोठ्या सोसायट्या नसतात का म्हणजे हि जवडी साईडला. किंवा बाकीच्या ठिकाणी, एकदम तिथे फक्त मोठ्या सोसायटी असतात. तिकडे टँकर जास्त हिने जातात ना. टँ मिळायची पण मुश्किल होती खूपदा.
हो. नाही जे प्रोफाईल म्हणजे मोठमोठ्या सोसायटी आहेत तिकडं मग का दुसरा ऑप्शन नस तो आणि पाणी खूप लागतं, त्यांच वापरच व्यवस्थित नियोजन नसत, छोट्या छोट त्या सोसायटी कशा म्हणजे एकमेकाशी डिस्कस
बरोबर बरोबर आणिच्या इथे पैसे मेन टेनेन्स जास्त असतो पैसे असतात हच्यात आय टी वगैरे नाही का वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांकडे. परत त्यांच्याकडे म्हणजे सगळं नवीन हे असतं ना म सिस्टीम फ्लश इकडे शॉवर हे ते त्या लोकांना पाणी खूप लागतं खूपच लागतं.
म काय
आणि म लोकं पण हे आणि आणि ते पैसे द्यायला पण तयार असतात.
हो मग का त्यांना ऑप्शनच नसतो आणि त्यांच्याकडे ऑलरेडी पैसा भरपूर अस तो त्यामुळे ते पैसा टाकून सगळं घ्यायला बसलेलेत की, हम्म.
चार करताय की इथल्या लोकांना पाणी मिळतय की, खालच्याच आपल्या इकडे एखादं छोटं घर आहे किंवा हे, तिथे पाणी आले नाही असं काय फरक नाही पडत.
त्यांना काही नाही आणि कामवाले आणि कामवाले सगळ्यात मेन म्हणजे हे जे कामाला बायका येतात त्या सुद्धा म्हणजे त्यांना काय पटकन काम आवरून जायचं असतं त्यामुळे कमी नळ सोडून किंवा भरून ठेवले पाण्यात कामच नाही करत त्यांना अस दोन दोन नळ पाहिजे एका साईडला आणि म्हणजे वाहत्या पाण्यात धुयचं असं झालं ते समजा पहिल्या बायका जसं नदीवर जाऊन कपडे धुणे भांडे धुणे वगैरे तसं त्यांना वाहती नदीच वाटती ती.
हो आणि त्यात असं नाही दुसरे आपण भांडी घासतो तेव्हा नाही का घासताना नळ बंद करतो परत धुवायचे तेव्हा नळ सुरू कर तो असं काही नाही.
हो ना असं काय
खूपच अवघड करून ठेवली आहे परिस्थिती तेच ते मा वातावरणच फ्रेश नाही वाटत आहे त्यामुळे.
हो म अशा हळूहळू सगळे प्रॉब्लेम्स वाढत जातात म ते सगळं. हम्म आपोपच वातावरणा फरक होतो मग ते.
हो ना असं एक निगेटिव्हटी वाटते नकारात्मक ता वाटते एकंदरच आणि तेच महागाई, दुष्काळ ह्याज्यामुळे मग लोकस शहरांकडे येणार मतिकडे परत आता चोऱ्या मार्या असं ते च क्रा असतो मोठं
हो ना बरोबर आहे.
आणि लोकांना तरी काय दोष देत त राहणार महागाई पण इतकी वाढली आहे त्यात हे दुष्काळाच आणि पाऊस नसल्याचं कारण होऊन अजून वाढेल. पेट्रोल तर महाग होतच आहे.
हो म काय हो ना नाही ते सायकलच एक पृथ्वी गोल आहे असं म्हणतात आपण ते तसं ये तेच्या फिरत राहतय गोल गोल सर्कल. आपण त्याच्यातून चांगला मार्ग काढून हे करणे आ एवढंच आहे.
पण हे कसं आहे हे समाज म्हणून केल्यावर एकटा माणूस नाही खूप काही अजात करू शकत.
ह
नाही तर त्या एकट्या माणसाचे हाल आहेत जो बोलतो ना त्याला वेड्यात काढलं जातं असं आहे आपल्याकडे.
हो ना.
दहा रुपयाचे मेथीचे गड्डे आत त चाळीस रुपयाला मिळते आता ते पाऊस नाहीयेत म्हणून त ती साठ रुपयाला मिळेल. म लोक भाज्या महाग हेत म्हणून खाणं कमी करतील. तर त्याचा तब्येतीवर परिणाम असा सगळा उद्योग येतो.
हूं!
कालपण बातम्यांमध्ये तेच सांगत होते की कडक कारवाई करणारेत जे पाणी नाही का वापर
हो!
खूप वाया घालवतील किंवा जिकडे पाय-प्यायचं पाणी लागतय जे पिण्यायोग्य पाणी आहे ते दुसऱ्या ह्याच्यासाठी वापरत असेल.
नाही लोक तर असे विचित्र आहेत. म्हणजे आता सा पाण्याच पाणी नाहीये पाऊस पडत नाही, तरी रोजच्या रोज त्यांना कार धुवायची असते. चे गाड्या धुवायचे असतात आणि ते गाडी धुवायला तो माणूस अस तो मग त्याला काय त्याच काम आहे गाडी धुने त्यामुळे त्याला त्याच काम व्यवस्थित करावचं लागणार. त्यामुळे तो काय ब भरमसाट पाणी घेतो आणि धूत बसतो गाडी पण आता पाऊस नाही तर मग रोज गाडी धुवायची गरजच नाही ना.
बरोबर आहे ना पण हेच ना हा बारीक विचार केला पाहिजे सगळ्याच
म्हणजे ज्याची गाडी आहे त्या माणसांनी सांगायला पाहिजे की बाबा तू आता पाणी नहीये पंधरा दिवसांनी ये किंवा महिन्यानी आहे गाडी धुवायला काय फरक पडतो.
काहीच नाही फरक पडत ना पण एवढाच. जेव्हा बारीक विचार करणारे थोडेच लोक असेल ना तर मग या समजात वेड अस हेच दात किसी सगळे म्हणून त्यांना वेड्यात काढतात कि तुम्हालाच खूप हे सुचत आम्हाला काय नाही खूपच उद्योग. चालू असतात वेगवेगळ्या पद्धतीचे तरी बघू काय आशाढ.
आशा करायची चाल.
हा हो हो मला पण, मला पण हा अच्छा.